हॅलो
हा काय करताय झोपलेलात का
नाही झोपले नव्हते असंच काहीतरी चालुच होतं.
दुपारी वगैरे काय करतात झोपत नाही ना दुपारच्या
नाही नाही झोपत नाही सहस अगदी. तर कधीतरी कंटाळा आला तरच झोपते नाही तर नाही.
किंवा काम वगैरे त्याच्यातच दिवस जात असेल परत.
हो हो हो
मुलं शाळेला गेल्यावर होती तेवढाच वेळ असतो ना काम वगैरे करून घ्यायला.
हो तेवढाच वेळ असतो. आटोपले आज लवकर पण असंच जरा काहीतरी इकडे तिकडे चालुच असते. सुतं छोटं छोटं काम
तेच ना कशा तुम्हाला कशाची आवड आहे का?
मला असं म्हणाल तर असं फिरायला जायची किंवा अस काय वाचनाची वगैरे अशी आहे आवड.
जे असं पुस्तक वगैरे वाचलं.
हो पुस्तक वगैरे वाच वाचते किंवा असं काय आहे. वेगळं काय वेळ न्यूजपेपरमध्येध्ये वेगळं काय असेल किंवा काय असं माहिजे मॅगझीन वगैरे मिळाल तरी वाचते.
ह मग आता शेवटचें कुठे गेलेलंत फिरायला?
आता या वेळेला फिरायला असं बोलाय तर सध्या कुठेच नाही गेलो. तीन चार महिन्यापुर्वी इकडेच आपले पंढरपूर वगैरे इकडे गेले होतेच त्यानंतर नाही कुठेच.
पंढरपूरला वगैरे जाऊन आता कसं आषाढीचे पण मोठे वारी वगैरे असत का तिकडे.
हो आषाढीची वारी वगैरे आहे सगळत. झालं आजपसुन मग रोज दहाव्या दिवशी आहे ना
हो हो आजपासुन दहिव्या दिवशी आहे. काय आषाढ वगैरे तळतात ना आता या महिन्यात.
हो हो करतात.
आजपासुनच काहीतरी झालाय आरंभ आषाढला
हो आजच झालं सकाळपासुन
मग काय काय करत आषाढचं ते तळतात म्हणतात ना की आपण तिखटपुरी आणि आमच्या इकड ते काय कडक नाही वगैरे काय काय बनत. म्हणजे ते कापण्या वगैरे बनवतात‌
हो नाही आमच्याकडे एवढं काय असं काही करत नाही. पण ते करतात असं म्हणजे ऐकून आहे आमच्याकडे असं काहीवेळी करत नाही.
आमच्याकडं कसं आजी आई वगैरे करायची ना
हां हां
तिखटपुऱ्या वगैरे करतात आणि कापण्या असत ना तर त्या गव्हाचं पिठापासुन बनवतो म्हणजे असं गुळाचं पाणी आणि त्याच्यामध्ये बडीशोप वगैरे टाकतात आणि त्याच्यामध्ये आपलं गव्हाचं पेठ आहे ते मिक्स करायचं पूर्ण
हा हे कणिक बनवायचं त्यातस ना.
हा म्हणजे गोहा वगैरे असं ते आपण ह्याच बर्फी वगैरे कशी थाप तो वगैरे किंवा लाटतो त्या पद्धतीने मग तो गोळा लाटून घ्यायचा आणि त्याच्यावर खसखस ठेव लावायची पूर्ण आणि मग ते तेलात किंवा तुपामध्ये तुम्ही तळु शकता.
म्हणजे शंकर पाण्यासारखे आकार देऊन का की
हो हो हो शंकरपाळसारखा आकार द्यायचा आणि मग ते तुम्ही तळू शकता.
तर नाही हे कधी असं म्हणजे आमच्याकडे अस काही करत नाही बस तुम त्या दुसरीकडे असे करतात ते ऐकून आहे कोकणात कस एवढं असलं हे काही करत नाही ना बाकी काय हो हा हा मग ते आम्ही कसं आहे आपलं एका आषाढी एकादशी झाली दुसऱ्या दिवशी आम्ही ते करतो अ आपले वडे कसे करतात त्याला उंबर म्हणतात आमच्याकडे ते करतो आम्ही
ओके आमचे म्हणजे आम्ही नाही वेलम आमच्याकडे ते नाही आपण कस उपवास करत अषाढी एकादशीचा मग त्या दिवशी काय सगळं उपवासाचाच असतो
उपवासाचा फराळ असेल दुसऱ्या दिवशी सोडायचा असेल ना उपारा हा दुसऱ्या दिवशी हा आमच्याकडे पण तेच करत पण उपास सोडायचा असेल ना ते आपले शेवगाचे झाड माहिती आहे ना त्याला तुम्ही शेंगांचं झाड त्या त्याच्या पाल्याची भाजी ख करतात आणि हे असे उंबर हाे शेंगांच्या नाही पाल्याची भाजी करतात झाड हा हा त्याच्या पाल्याची भाजी करतात आणि असं ते उंबर-उंबर म तांदळाच्या पिठाचे उकड घेऊन त्याच्यामध्ये गोड-गोड टाकून म्हणजे तस कोण साखर टाकत नाही सारण नाही गुळाचं पाणी तुम्ही बोलत ना आता तसं गुळाचं पाणी करायचं गुळाचं पाणी आणि आपलं भाकरीला उकड घेतात ना तांदळाच्या
तांदळाच्या
कड घेऊन हा हा करायच आणि ओवा वगैरे टाकायचा ओवा कोण त्याच्यामध्ये काकडी वगैरे टाकतो
आणि असं गो काकडी किसून टाकतात आणि कणिक मिळून कणिक मिळून मग त्या ते वडे
ते तस ते घागरे का घारगे काय म्हणतात ना भोपळ्याचे
हा ते भोपळ्याचे आणि काकडीचेही हा हा मग ते ह अस म ते घारगे ते सुद्धा करतात पण ते अस कधी श्रावणात वगैरे कोण केलं तर किंवा गणपतीमध्ये असं तेिंवा भोपळा जास्त येत येतो ना टिकत शेतामधला हम्म तेव्हा ते करतात
हा मी तर नाही म्हणजे घारगे वगैरे नाही उपास सोडत ना आपण काय अ जे आहे तेच
नॉर्मल जीवन हा ते पण करायचं पण आमच्याकडे ही परंपरा पद्धतच आहे पहिल्या पासून हे काकडीचे घ घारगे हा प्रत्येक गावाप्रमाणे आहे.
घरातल्या पद्धती किंवा गावाप्रमाणे पद्धती परंपरा आस सण वाार साजरा
साजऱे कर हो हो थोडं एक तस आहे करतो.
तुम्ही कुठल्या गावच्या आहात म्हणजे कुठल्या गावात आहे.
आ्ही हे मी रायगड जिल्ह्यातल. ह ह गावाचं नाव तुम्हाला ह आपलं साध्या कॉलवर सांगेल हो हो हा ना आस सांगायचं नाही पर्सनलला म्हणून ते केलं
हो हो चालेल ना.
हो.
पण तेच म्हणजे प्रत्येक गावाच्या ठिकाणी वगैरे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
पण पण तस ना दहा पावलं पुढे गेल की रीती रिवाज बदलतात अशी येते.
हो आपल्या एकाच ह्याच्यामध्ये पण कुटुंबात पण आपण म्हणतो ना की आपल्या घरातल्या कुटुंब पद्धती वेगळी आहे तसंच अ आपल्या लगेचच मामाकडचे वेगळे असते किंवा आप पल्या घरात घरातल्या पण गोष्टी पण वेगवेगळ्या होतात.
वेगवेग्यां ठ आम्ही सुद्धा माझ्या माहेरच्या गोष्टी काही वेगळ्या इकडे सासरी वेगळ्या असंय हाय. बरंच बरं म्हणजे आहे आम्ही एकाच भागातले होत पण तसं थोडं फरक आहे आम त्याच्यामध्ये हो.
बाकी काय म्हणतात मुलं वगैरे आलेत का शाळेतून.
ना मोठा आलाय तो आता झोपला अभ्यास चालू होता थोडासा झोप तो म्हटलं झोप. आणि आता छोट्याला सहा पाच वाजता आणायला जाईल तो पाच वाजता येईल.
नंतर खेळायचं वगैरे काय.
हो खेळायला जातात खेळायला पहिलं पाहिजे नाही गेलं तर मग जमतच नाही.
मग तेच ना कारण आत्ता स वोय आहे खेळायच.
हो नाहीतर ह मोबाईल नाहीतर मग टीव्ही तेच जश घरातून बाहेर पडलेले बरे. नसते मोबाईल टी व् हालचाल पण होते त्याच्या हो. शारीरीक हालचाल होते हो. शारीरिक हालचाल व्हायला चल छोटा झोपलाय वाटते का.
तो आता झोपला मगा शोटला होता आता परत खाल्लं वगैरे त्याने आ झोपलाय परत तो.
बरं आराम करतो ते बर आहे. आणि तुम्हाला पण तेवढाच आराम हम्.
तेच त्यामु तर म्हणलं कॉल वगैरे करावा जरा बोलावं कारण दुपारचा असाही वेळ काही जास्त झोप वगैरे काही येतच नाही.
हम्म सवय असेल तरच झोपा झोप लागते नाही तर नाहीच.
त्यामुळे मग काय असेल कुठली कामं किंवा मग संध्याकाळीशी किंवा दुसऱ्या दिवशी काय असेल तर करून घेते मग म दुपारच्या वेळेस.
हा बरं मग ते कसं पटकन होतं उगाच ते कधी काय रडत राहिलं कि मग तसं रडत ठेवून करायला लागतं ना.
हा मग एकदा राहिलं तर ते राहतच कारण मग परत कसं आता हा उठेल किंवा काय होईल मग मध्येच काही पण होऊ शकत. का कोणीतरी येवय दिलोज मैत्रणीमध्ये कोणीतरी येऊन बसेल म ते झालं की ते राहिलं तर राहतच मग
त्याच हो
त्यामुळे म्हटलं जे होईल तेवढं मला करून घेते मी काम मधल्या वेळेत
हम्म हम्म. बाकी
बाकी कुठे आता काही बाहेर वगैरे तर जास्त काही जातच नसाल ना. पाऊस वगैरे पण नाहीये ना पण आज तिकडे
नाही पाऊस नाहीच आहे. थोडं सकाळी पडलं तेवढंच आज नाहीये. बाहेर जायचं आज संध्याकाळी बाहेर जायचंय थोडा वेळ मग बघूया
मग काय ग. फीरायला वगैरे पण थोडंफार पाहिजेच म्हणा
हम्म फिरायला जाई फिरायला असं नाही पण एका अस हे आमच्या फॅमिली हां हो हो फॅमिली मेंबर मधले आहेत, त्यांनी बोलावलंय घरी
हम्म येणं जाणं असेल तर कसं गप् तेवढ्याच होतात ना
हो होतं बाकी काय बोलता. आटपलं सगळं?
हो बाकी सगळं झालंय आहेत आता निवांतच. मला पण जायचं संध्याकाळी बाहेर
हो, माझे पण ह्या टास्क मधले बरेच कॉल आहेत बहुतेक. तुम्ही ट्रांसक्रिप्शन पण करता का?
नाही नाही नाही. तो तो अजून मी नाही घेतलं ते, सध्या ते चालू आहे तेच चालू आहे माझे एकावरच पहिल्यांदा जे काय आहे ते पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काहीच नाही
दुसरं नाही हो हे तीस कॉलच आहे ना आपलं
हो हो हो.
हम्म हम्म.
होईल पूर्ण झाल्यावरतीच दुसरं बघायचं
हो माझं पण नाही माझ पण थोडे आहेत अजून दहा बारा अजून आहेत. हम्म.
तेच ना चालेल मग करा आराम बोला मग जाऊन आल्यावरती वगैरे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा
करते थोड्या वेळाने तुम्हाला. कारण की आता तुमचा कॉल चालू असताना त्या दुसऱ्यांचा फोन आलेला त्यांना करून बघते. त्यांनी दोन दोन वेळा मला मेसेज टाकलेला म्हटलं हो करते. हम्म चालेल. हो हो तूम्हाला करेन नंतर हां बाय.
हो चला चला.
हम्म.